हॅलो!
बोल की!
डूग्गू झोपलाय पासो परत एकदा.
बरं झालं की लवकर झोपला, त्याची झोप व्हायला पाहिजे.
गाडीत ठेवले होते हलवल होत त्यामुळं तो झोपलाय परत आता.
आज संध्याकाळी तेवढं सुवर्ण प्राशन द्यायला गेल्यावर, विचारून ये त्याला काय, काय त्रास होतोय.
हूं ते सांगणार की त्यांना बघू आता ते काय बोलतात ते.
ते म्हणले दवाखानेत दाखवून ये तर दाखवून ये त्याला उद्या परवा. म्हणजे अजून दोन दिवस जाऊ देच, बघ त्याला काय होतय. म त्याच्यानंतर ना मग बघ. काय करतय थांबलं तर बरंच होईल अ.
त्याचा त बघतोय जरा दोन तीन दिवस अ, आणि त्यानंतर घिऊनच जाते बघ. का मला असं वाटत होईल सगंळ व्यवस्थीत च काय प्रॉब्लेम नाही.
हूं होईलच. हम
बाकी बोल काय काय चालल अजून तिकड काय नवीन वगैरे
तेच ते चिनी मातीचं प्रदर्शन भरलंय, म्हणजे बाहेरच तरी मी बघितलंय त्या दिवशी. पप्पा आणि मी तिकडून येत होत, तेव्हा वरून दिसलं होतं थोडं थोडसं. अशे कलर अशे एकदम फेंन्ट म्हणजे सगळे असे वेगळे नवीन कलरच आले. आणि छान छान डिझाईन येत वेगवेगळ्या आकाराचे हे.
बघू की आता तेच.
आता तर काय आपली यात्रा वगैरे कधी येईल तेव्हा येईल, तेव्हाच नवीन गोष्टी अजून येतील बघायला बघाय.
ती गड्डयाच. तु वेगळं सगळं ते तेव्हा त्यांच, त्यांच, ते सगळं आपल्याला रोजचच माहिती झालंय ते. पण हे नवीन प्रदर्शन आलय ते छान आहे, म्हणजे सेम गड्डयासारखंचं जत्रे सारखंच भरवले पाळणा वगैरे सगळं आहे तीथं. आणि परत त्या साईडलाच एका कोपऱ्यात फक्त तेवढंचच चिनी मातीच प्रदर्शन भरवलंयं तेवढं. आणि म्हणजे गड्डयासारखंच केलंय अर्ध तर भरलंच आहे तीकडं. परवा दिवशी ते पन हो तेजू त्यांचे पप्पा वगैरे गेले होते.
हूं हूं बघू क आता तुम्ही पण नाही तेवढं काय मी लक्ष दिले नही.
हूं हेच तिथं गेले होते सगळेजणच त्यांच्या घरचे.
अलिबागलावर पण जायचंय परत एकदा गेल्या वेळेस गेल होते नां ते सगळं मजा बघत. गेलं होतं.
हो हो जाऊयात की. ते आता तर काय हीच आत्या चच दुख झालंय. तिथ त मी जाऊयात. म्हणालेत सगळेजण भेटूयात, बघु आता कधी करणार आहेत ठरवणार आहेत.
मुरुड जंजीर्याला आत्यांनी घेतलेे ते ना बघू की तिकडे पण.
ते बघितल पाहिजे कस हे ऍड्रेस देतो म्हनला होता त्यांनी काका
पत्ता देतो म्हणला होता का
हो पत्ता देतो म्हणला होता. कि तिथं सगळेजण ते म्हणजे कोनाला जायचं असेल, तर ते त्यांनी तिथं ऍड्रेस दिला तर त्यांनी जातील ना.
कारण तिने तिथे नवीन चालू केली आहे, प्रत्येक व्यावसायिकाला पुढे नेंन आपलं काम आहे ना मराठीवर.
त्यामुळेच काका म्हटल, मी करतो तुझं सगळीकडें म्हणजे नाव वगैरे. ते पत्ता दे म्हणून छान घेतला होता. हो केलाय खूपजण म्हणे ब कसं झाल आम्हाला सांगितलत, चांगल झाल कोणीतरी पुढ चाललंय.
कारण आता आपल्याला पण, मग काय नाही घरात लस आहे, त्यामुळे आपल्याला पण बिंदास्तपणे जाता येईल तिकड.
हो, ती म्हणते की, या कधी पण या म्हणुन
हो आता पावसात वगैरे पण, बऱ्याच वेळा समुद्र किनारा बंद ठेवतात ना.
हम्म पण समुद्रकिनाऱ्यापाशी नाहीये तिच थोडस पुढ हाय आणि, म्हणजे आपण मागच्या वेळेस कसं राहिल होत तिथं, ते कस होतं थोड पुढं समुद्रापाशी नव्हतंच की
ते अस, तसं नाही, पण माणसं तिथं फिरायला जातात अस समुद्रासाठी ना मग ते समुद्र वगैरे बंद असेल तर, कोण जाते तिकडं असं
हो तस तर आहेच आहे ये. पण ते तिन म्हणत होती, जरा मोठं वगैरे पण घेतलंय आम्ही
अबोध्य
परत ते पुण्यात पण तिचं घर चालु झाल कि, ते भाड्याने दिलत कि.
चांगल झाल बाई. ज्ञानदा पण मोठी झाली असेल आता बरीच
पंधरा वर्षाची म्हणखी आता तिनी तेरा का पंधरा वर्षाची आहे. तिचा डान्स होता, त्याच दिवशी तिथं.
नाचल ती
हो तिने अमृता आत्याची मुलगी
बर आहे, चांगलंय की
मला प्रतीक म्हणत होता, की त्यांच्यावरतीथ नाच ठेवले होते म्हणून पोरी मोठ्या झाल्यात म्हणत होता.
कधी बघितलंय आपण सौरभ काकाच्या लग्नात बघितलंय, तेव्हा बघितलंय.
हम्म, तेव्हा ती लहान होती खुप.
दोन वर्षाची होती त्या वेळेला.
तुझ्याकडेच जास्त येत होती.
आता ओळखेल का नाही, काय माहीत, आपणच तिला पण नाही, ती पण आपल्या नाही.
आहे तशीच दिसते म्हणे थोडीशी. पण उंची वगैरे वाढली, पण काकु तर म्हणत होती छान दिसती आता म्हणुन ती
तेव्हा पण छान दिसत होती ती नई.. तेच आता म्हटलं, कुठेतरी फिरायला जायचं. प्लॅन करावा तो पर्यंत आता हा डुगू पण, मोठा होतोय जरा शिर्डी साईबाबांना वगैरे इकड-तिकड जायच.
शिर्डी साईबाबाला जायला आपल्याला इजीच आहे सोड, आणि ते म्हणजे सईकडं त्याज्या हे आहे तिथं, नाव नोंदणी करायचं. आणि तिथ ते भक्त निवास वगैरे पण चांगलेत तिथले, शिर्डीचे.
आहेत, पाच सहा ठिकाणे आहेत मोठे मोठे.
हम्म त्यामुळ जाऊ शकतो आपण, त्याला काय नई.
ते सगळ जायचंच हे, काहीतर विचार चालूय. म्हणल जाऊन यावं जरा. कारण ब घरात बसून बसून आता तेच तेच अ करून करून आ आता नको झालय.
मग काय तर आता डुगु पण मोठा व्हायला त्याला पण जरा आजुबाजुच सगळं दिसायला पाहिजे. काय नवीन काय
कारण म्हणतात असं फिरवल्यावरती लहान मुलांचं नजर चांगली हो - - ते दृष्टी म्हणजे चांगली राहते.
आणि लवकर गोष्टी कळतात पण ना.
त्यास की त्यांचा मेंदू आता जरा कार्य तो कार्य करत असतो ना. तर त्याच जरा - - म्हणजे जोरात हळू चालू.
हम. लवकर शिकेल सगळ्या गोष्टी आधीच लवकर शिकतोय सगळं पण आपण पण थोडीशी भर घालायची.
तेच ना म्हणूनच म्हणलं तेज्यासाठी पण जरा आहे बरं त्याला पण जरा न्ह्यावं बाहेर. त्याचीही त्याला आवडए खूप निसर्गाची वगैरे.
हम्म हं. मग खूपच मला तर खूप आवडत फिरायला.
म्हणूनच त्याज्या आवडीसाठीच म्हणलं चला जाऊया तस जरा काही - - ते केल पाहिजे ना करमणुकीसाठी.
त्याच्या करमणुकीचे साधन तर भरपूर आहेत त्याला आता सध्या - - तरी नवीन नवीन गोष्टी दिसतात तवर. त्या एकदा जुन्या झाल्या की मग त्याला अजून नवीन गोष्टी बघू वाटतील.
इथुन बरेच आता ती अ एक आहे मैत्रिण. ती पण आता फिरायला गेली होती मदे. केरळ मदे गेली होती. आलपी म्हणून गाव ए गावा म्हणजे असं केरळमध्ये एक ते शहराय वाटतं.
हां.
तिथ फिरून वगैरे आलीये. साईडहुन सगळं म्हणजे - - जे ते गावच पाण्यातयं घर वगैरे सगळे पाण्यातेत आणि आपल्या इथ हाच फरक हाय की आपल्या इथली घर, अशी रस्ते वगैरे आहेत.
हं अम.
माती हे दगड हेत अस असं नाहीये तिथं घराच्या बाहेर आलं की लगेच सगळं पाणीच. आणि आपल्या इथल्या घरांच्या बाहेर - -
आपल्या घरांच्या बाहेर गाड्या उभ्या असतात आणि त्यांच्या घराच्या बाहेर होडी, नाव, जहाज उभी असत्या.
अशा ठिकाणी गेली होती. छान हाय की. परत ते मध्ये पण एक - - त कमळांची पाण्यात असलेल तिथून आपण होडीनी जाऊ शकतो ती - - आपण आपण घेऊ पण शकतो हातानी ते तसं पण आहे की एक स्पॉट.
बघायचायं ते पण ठिकाण पण बघायला जायचंय.
तिथे जास्त घरं वगैरे नाहीये. पाणीच भरपूर आहे आणि तिथं सगळीकड असं गुलाबी गुलाबी दिसतय.
तेच की पण आता इथे पण तेच आहे तर ते म्हंटलं ते बघितलं असंही केरळ बघ - - तर या साईड ला पण जायचंय फिरायला. नारळाची वगैरे झाड खूप होती आणि बा आंब्याची पण झाड भरपूर होती.
होव असतील की.
तिकडच्या लोकांची म्हणजे भाषा पण वेगळी ये राहणीमान वेगळं ये खाणं वेगळं ये, ते तिकडचं आपल्याला पण थोडंसं वेगवेगळं बघायला, चांगलं वाटतं ना तेवढंच.
आणि आपण केरळला म्हणजे असं फस्ट टाइम गेल्यावरती या सगळ्या गोष्टी आता आपण बघूनच जाणार न सगळं.
बघून तर जाणारच आणि कसं नवीन-नवीन गोष्टी बघायला जरा म्हणजे त्या लोकांना पण इकडचं आकर्षण असतं ना जास्त. इथे काय आहे, तसं आपल्या लोकांना तिकडचा आकर्षण असतं की तिकडे काय आहे बघण्यासारखं वगैरे, तर
बघायल्यात तर भरपूर आहे सोड तिकडे काय आपल्याला उलट दिवस कमी पुरतील.
त्यामुळेच जरा - - चांगलं जास्त दिवसांचच बघून जावं लागेल.
जास्त दिवसांच्या सुट्टया पण बघितल्या पाहिजेत.
सगळं सुट्टीवरच तर आहे.
सुट्ट्या जास्त मिळाल्या की, म् आपण जाऊ शकतो.
कारण बरेच असे ठिकाण आहेत, आता जरा काढून ठेऊन विचार केला पाहिजे. कुठे कुठे जायचे, काय केलं पाहिजे?
हां.
फिरायची आवड असणाऱ्या लोकांना काय
फिरायला मस्तच आहे.
त्यामुळंच, म्हणलं जाऊया, कुठेतरी जरा जाऊन येऊ, म्हणजे बरं वाटेल जरा.
चालेल, करते थोड्या वेळाने तुला.
चालतंय चालतंय आराम करा.
हो हो, तुम्ही पण करा.
हो हो.